हा. हॅलो.
हां.
मग धनगरवाडी हॉटेल ला किती कितीजणं जाणार हाय जेवायला? माप
सातजण अजून कोण कोण हाईत.
हो हो.
विनायक प्रणव, आदित्य.
ट्रान्सस्क्रीप्शनचा टास्क हाय का नाही त्यो हॅलो.
आं.
ट्रान्सस्क्रीप्शनचा तो टास्क आहे क नाय
हा.
तो तुम्हाला आलाय?
आलाय की.
हो हो, मला आलाच नाही त्यो.
मला आलाय.
हो हो, मला आलाच नाही त्यो.
एक हजार एकशे एकाहत्तर झाल्यात.
हां.
त्याच्या पुढं काय येईना झाल्यात, थांबलय त्या पुढं
हां हा त्याचा काय तर जरा प्रॉब्लेम झालाय वाटतं.
हां.
हं. कितीही प एक थोडं दिवस ते टास्क बंद राहणार हाय म्हणून सांगितलंय.
अं हं.
ट्रान्सस्क्रीप्शनचा. दोन पेमेंट जमा झालंय त्याजं.
पेमेंट अजून नाही जमा झालं.
हो हो मला आलाच नाही टास्क, अं.
तुमचं पेमेंटचं पेमेंट जमा झालंय का?
पेमेंट अजून नाही आला, आता कॉलिंगचा टास्क आलाय.
हं हं.
कॉलिंगचं झाल्यावरना नंतरना.
अ माझ्या कॉलिंगच्या टास्कला पण प्रॉब्लेम आलता.
हो हो, कॉलिंगचा टास्क तुम्हाला आला नाही?
आलत खरं त्याला प्रॉब्लेम आलाय ते ओपनच होईना.
हो हो. अं परतना हॅलो.
अ कॉलिंगच्या टास्कला हाय नाय त्या
हां.
अ किती एकशे साठ मिनिटाचं लिमिट आहे वाटतं. म एकशे ऐ ऐंशी हां एकशे ऐंशी मध्ये तुम्ही किती पण बोला, नाहीतर कॉल करा असं आहे ते म्हणे.
हा
मी बघितलं परवा
हा
एकशे-ऐंशी आहे लिमिट आणि आता दुसऱ्या एका मित्राला आहे कनी
हम्म
होता टास्क पण त्याने ते अ ऐशी एकशे - ऐंशी लिमिट संपलेलं नाई
हम्म
त्यामुळं ते हे झालं काॅल पूर्णला व्यवस्थित झाला लागला नाही
हम्म हम्म हम्म
अस झाल होय आणि काय मग
काय नाही
तुमचा बिझनेस हाय?
आमचा नाही बिझनेस अजून कॉलेज चालू हाय तूमचा काय बिझनेस हाय?
आमचा शेळ्यांचा हाय
आणि
शेळ्या हाईत परत गाई आहेत म्हशी हाईत
दुसर काय हाय काय?
दुसरा काही नाही
कॉलेज कॉलेज करत करत करताय काय?
साईड बिजनेस हाय त्यो अ हो दहा शेळ्या आहेत परत न अ तेनची दहाची वीस पिल्ली हाईत परतन चार गाई हाईत म्हशी हाईत
ह हा
तेनची तीन पिल्ली टोटल पस्तीस आहेत
पस्तिस
हा अस आहेत परतन हा मोठा गोठ हाय परत न एक गडी कामाला असतोय माणूस तो वैरन आणतोय तेज तेज सगळ करतोय फक्त दूध काढायला आपण जायचं अस केलय कॉलेज ला गेल की नाय तो वैरण तेन आणून टाकतोय
हा
परतन हम्म शेळ्यांसाठी पिल्ल्यांना ते दूध पाजायचं त्यांच्याकड लक्ष ठेवायचं परत शेळ्यांच्या मध्येे शेळ पालन कुक्कुट पालन पण केलय
हा
ते हेजा मशरूमचा पण बिझनेस भारीये ना
होय होय आपल्या आपल्या भागात कोण करत नाही खर ते
करत नाही ते. ह मशरूम परत ना.
आपल्या भागात जास्त म्हटल तर कोंबड्या
हा.
काय एवढ असत.
एवढच असतेय. परत मग ते हे हयाच. शेळ्या
मासा मासायच.
हा. मस्स प्रत्ये खेकडा. खेकड्याच पण भरपूर चालते. परत गांडुळ खत
हा.
परत ते शिंपले. ते शिंपल्याच ते एकवीस दिवस ते दोन टप्प्यात करायच. एक एक वीस दिवसाच आणि एक साठ. दिवसा जास्त काय तर राहती. आणि ते मत्त्य पालनच. ते मस्स्य बीज म्हणून मिळत ते मार्केट ला ते आणायच आणि ते फक्त पाण्यात टाकायचं.
ह.
त्याचा मासा तयार होतो त्या ब्याचा
ह
परत शेतात आणतो ना आता हे केले. मिरची केल्या. बीन्स केले.
हा. किती?
हा. एक एक -दोन गुंट मिरची आहे आणि एक गुंटा हे आहे. अ बिन्स आहे.
आपण पंधरा गुंट हे लावले, मका लावलाय पिकाला.
पिकाच वहाय.
हा बाकीच पाच गुंटाच असं माळव्याच काय तर लावले.
हा हो हा हा. पाच गुंट्यात होय मग ते मार्केटला विकतय, का घरी खायला?
नाही नाही घरी घरीच मार्केट ला नाही.
हो हो आम्ही पण तस केले की, अ आम्ही काय- काय लावले सांगू का? अ दोडका लावलाय. कारली लावल्यात कारल्याची एक चार झाड आहेत. प दोडक्याची एक चार आर् दिवस आहे दोडका जरा भरपू पुरा आहे परत ना वांगीचे आठ -नऊ रोप हेत. परत ना अ हिरवा वाटानाय.
हम्म
परत ना हुलग केले आता. परत ना सवारी केल्यात. परत ना शेपवाट टाकल्यात. कांद्या हे ज कांद लावल्या बारकबारक रोप ते तयार करून
ह हा
ते तस केलय परत आता हे करायचं आहे ते अ ते मुरगाच असतय की नाही ते मक्याच तयार करत्यात ते तयार कोरोन नंतर न हे करायचंय अ ते हर कास म्हणून असते माहितीय का ते आपलं मेथीगत असतय ते हाती घस नाही हारी घस
हा
ती घासची मोठ हारी घास येतय ते अ गुडग्यावर येतय आणि आपलं गुडग्या एवढं आलत नाही ते कट करायचं आणि मशीला तेन घालायचं
हम्म
असाय ते अस
आणि कुठला बिझनेस आहे काय तर एकच आहे शेतीचा तेवढा
हा तुमची किती आहेत जनावर
आमची जनावर नाहीत
हा हा
पिकासाठी मक गेलाय मग
ह ह मग त्याला दर कसा मिळतोय
दर दर मिळतोय एक वर्ष असतोय एक वर्ष नसतोय
हो हो म ते त्याला पाणी कुठल येतय तुमच्याकड
आ
पाणी कुठल येतय तुमच्याकड
पाणी विहिरिच आहे की
हो हो विहिर विहिरीचं हाय व्हय
होय तुमच्याकड पाणी
आमच्या इकडं आहे
परत प्यूरिकेशनच
हम हम
असय
हा हा
आमच थोड शेत ते वाटणीन दिलय
कवा पाणी असतय कवा नसतय आता पावसाच चालू हाय त्यामुळे हाय पाणी भरलय
विहिरीला होय हो आमचा डॅम हाय मोठा हा शेत शेत आहे परत न घरात वापरायला बोर हाय
हा
आणि बोर बोर हाय आणि शेताला डॅम आणि हेज आहे, ते कॅनेलच.
बर बर
कॅनल आहे तोवर विहरीत पाजून घ्यायच.
हम्म
भरून घ्यायची विहीर ती डॅम.
आणि कॅनलच गेल कि मग त्यातलंच ते हे करायच. शेताला पाजायच.
ह हा मासे केलय की नाही?
उम्म हम्म
मग डॅम मोकळाच आहे.
ह डॅम मोकळाच आहे. आता जरा ते बीन झाल्यात.
नाही तर ते मिक्स टाकायच.
पाणी पण स्वच्छ राहते.
हम्म
त्यांच बोलतो तु एवढ
परत ना आंब्याची बाग आहे. आंब्याची बागच
हम्म
ते तीनशे, चारशे कॅरेट अंबा नीघतोय. एक तीन हजार, चार हजार
ह अस असतय. आणि काय मग.
आणि काय नाही निवांत.
अ
काही नाही आता.
हो हो, जेवण झाल का नाही?
येवण नाही अजून. तुमच
ह आमच झाल की. तेच घरी गेलतो. घरी जाऊन जेवण केल.
आता घरी चललोय जेवायला.
हो हो ते गाय गाय म्हशीचे जरा रानात फिरायला म्हणतोय ना. त्यांना मग तेच त्यांना बांधून आलो.
हम्म
हा एक मिनट